हॅलो.
हॅलो.
हॅलो. हॅलो.
हा, जेवला काय?
हॅलो. हा, जेवलो. तुम्ही?
हा, जेवलो. तुम्ही? जेवलो बघ आताच.
मग, काय? या तीस तारखेला. ट्रिपला, जायच प्लॅनाय. येणारय काय?
ट्रिपला, जायच प्लॅनाय. येणाराय काय? कुणीकड जायचं?
ते आ बघूया. म्हणजे फायनल केल्यात. दोन ठिकाणयत. शेडी एक हाय न
येताव कधी जायचंय?
तीस तारखेला म्हटलय. तीस तारखेला स संध्याकाळच जायचं रात्रीला, म्हणजे जर गाडीन जायचं झालं तर फोर व्हीलर आहे. नसेल तर मग रेल्वे बुक करायची असेल तर रेल्वेचं विचारून सांगतो, तुम्हाला यायला जमल काय? हो मग यायला होईल काय? हॅलो हॅलो ह हॅलो हॅलो
हॅलो, हा आवाज यालाय कि नाही?
हॅलो
हॅलो रेंज मध्ये या, रेंज मध्ये
हॅलो
हॅलो
हॅलो
मला ऐकू यालंय तुमचं.
हा आता यायला लागलंय, बोला, तेच जायचं झाल्यानंतर तुम्हाला फोन करतोय जायच म्हणटल तर, जायच सगळीजण, घरी कोणकोण असतायसा?
मी माझ्या मुलांना घेऊन येणार मग
मुलासनी घेऊन येणार होय, बरबर.
हम्म
श शुक्रवारचं, बहुतेक शुक्रवार त्या दिवशी आलाय, तीस तारखेला.
हा मग चालतय की, संध्याकाळच जायचं म्हणजे मुलांची शाळा पण
शनिवारी एक दिवस चुकतंय, मुलांची शाळा.
हम्म
त्या नंतर रविवारी थांबून, सोमवारी गेला तरी शनिवारी सोमवारची तेवढी शाळा जायचं झालं तर मग पहिला फायनल करतो, ट्रेननं असलं त ट्रेनचं टिकीटचं म्हण जे, अमाऊंट आणि हेज तेन सांगून ठेवतो तुम्हाला. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येईना. खरं मला आवाज येईना. हॅलो आवाजचा प्रॉब्लेम व्हाला हॅलो काही आवाज येत नाही. खरं मला तिकडनं तु काय बोलत्याल काय आवाज येईना. रेंज आहे कि, रेंज तर भरपूर आहे. चालतंय मग ज्या ह्याच्या दिवशी जातना नव्हे आपण शनिवारी म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी जायचं.
नाय शुक्रवारी किंवा शनिवारी पोहोचतोय तिथं. हो शेगावला बघण्यासारखं छान हाय गजानन महाराजांचं मंदिर हाय. राहायला देखील भक्त निवास हायत. हे फॅमिली ट्रिपच होणार ही सगळ्यांची मुला आणि परत येते येते कुठेतर म्हणजे पंढरपूर तुळजापूर हे करून यायला येतंय. हॅलो. आवाज यायलाय काय? ते सगळं मला तुमचा पण बंद झालंय.